हॅलो हं जेवण झालं काय?
बोला की झालंझालं, जेवण झालं, झालं, की.
झालं काय हा हा!
आज सोमवर, त्यामुळ सगळ शाकाहारी
शाकारी ये सोमवार आमचा पण सोमवार
असतो ये उपास असतोय म्हणून. आता सगळं आमचं पण जेवण होऊन, आता आम्ही बसलो होतो. हूं आज काय बनवला?
आज काय खीर केलेले, भाजी, खीर
चेवायचे का?
नाय, नाय, आपली दुधी भोपळ्याची खीर.
दुधी भोप ळ्या ची वय हं!
हूं वण घ केलेला वांग्याची भाजी
हा हा मं! हि ज पखी इच्छा.. आ.. मच्या चेपू.. देत ह चेपू एक- एक रुपया छापतात
हूं!
पहिला.. चे
आता रे रेगुलर शेवाया, गव्हा शेवाया.
अ गव्हाच्या शेवया घडी घालायचं
हूं!
हं हम्म
हम्.. हम्म
घ्या ते पण लावा ते पहिला आणि ते पण बाजूला आहे मी एक सारखं
हम्म
तेष् हॅलो! हॅलो!